हो. हॅलो.
हा आला आला आवाज.
बोल काय म्हणतोस कुठ आहेस?
काय नाही आलो.
हॅलो. का काय म्हणतो?
चालायला गेलोतो रे आज कॉलेजला गेलो नव्हतो पाऊस असल्या पाऊस असल्यामुळे. कॉलेजला गेलो ना. हो आज त्याल्यावर तेच होत.
आज भरपूर पाऊस पडला?
हो भरपूर पडला रे पाऊस इकडे?
अय म मी गेला ना ना दिबदिब गेल खाली.
नाही ना,
बाकी मग आता घरला कधी आला? हॅलो हॅलो हॅलो,
लेक्चर पण कोणाचे नाही झाले.
होय काय.
लेक्चर पण कोणा झाले नाहीत रे.
होय काय, ह मी पण येऊन फायदा नाही वाटत मग कॉलेजला? मी घरी आहे तो बर आहे.
हो बर आहे. नाही नाही आला तर चालत सेशनाला डायरेक्ट ये,
ये ये चालतय चालत,
हम् मकाय
बाकी काय घरचे कसे आहेत?
घरचे ठीक आहेत निेवाांत काहीच नाही बग सगळं कामात आहेत पप्पा आई बाहेर पुण्याला गेले ते हम्म हम्म
मग शेतीची काम झाली क चालू
आता आता शेती चालू झाली पाऊस पडायला लागल्यामुळे शेतीची कामही भरपूर चालू झाली ते आता सगळी ले
नाही मग तू मदतीला
आता जायचं की पंधरा दिवसात जायचं घरी आपलं आता आपल्या प इकडे पण कालच्यान पावसा पावसाल झालाय आमच्या इकडे पण,
होय.
हम्म जायचं आता पंधरा दिवसात जायचं शेती बेतीमुळे नांगरणी बंगर णी पेरणी करूनच यायच त्याशि त्याशिवाय यायच नाही आता कॉलेजला
होय काय चालतय चालतय
आता गाई घरी भरपूर असल्यामुळे आता वैरण लागते गुरांना
होय काय? किती आहेत गाय म तुमच्या?
आहे पंचवीस गाय येत्या, पाच म्हशी येत्या एक दोन तीन पांढऱ्या गायी याच्या
कोन करता पप्पा
पप्पा, मम्मी, आजी,
हो कायय मग मग त्याचा त्याचा म्हणजे खाण्यापिण्याच तुम्ही कसं करता तसं वयर बाकी काय असतं
ते हरभऱ्याच भुसकोट एक दहा पंधरा टन वर्षात मागून घ्यायचं. एकदाच आणि आणि वैरण विकत आणायच काय त वली ती पण पोरगास करून तझी घरीच
होय.
हा घरा घरीच एक पणाशी बीग मोरग असत त्या करून ठेवायच्या
होय काय? आणि मग शेनबिन तुम्ही काय? शेण बिन काय करता मा असं विकते? विकता की हाय, होय तेच हो विकत नाही असं आणि दूध किती म अस निघत असेल?
अरे म गायींचं शंभर लिटरच्या आसपास निघत गायींच एक टाइम
एक
हा दोन टायम दोनशे लिटरच्या वर जात हो गा मशीनचं पण तीस चाळीस लिटर निघत.
भरपूर आहे यायला पाहिजे एक दिवस दूध पियायला.
ये दूध प्यायला आर तुला खिलर घ्यायं ओरिजिनल पांढर्या घ्यायचं दूध पाज
चालते चालत डयरेक्ट गोठ्यात डयरेक्ट गोठ्यात डायरेक्ट गोठ्यात दूधहा हह काढल्या काढल्या हाह तल
आपल्याकड काढायची मशनीन पण पाहायचं लक्ष स
का हातानीच काढले जाव
हम् हातान चांगलं निघतय. मशीनी पण पण हातापेक्षा चांगलं निघतय फास्ट निघतय मशनिन की
होय काय? चालते चालते हा म तुमच्याकड बैलगाडीची नाद ना
आमच्- आम्ही आमच्याकडं ट्रॅक्टरेय आमच्याकड ट्रॅक्टर टर हायत रे म शेजारच्या घरी बैलंही आहेत पण आम - आम्ही ट्रॅक्टर घेत
ना नाय ते तुमच्याकडे शर्यती बिर्यती चालतात बघ - शर्यती चालते बघ. तसे तसे तू नाय जात बघायला. हॅलो - हॅलो, हॅलो.
आ आमच्या
हॅलो.
हॅलो.
हा बोल, तू मतलं शर्यतील शर्यत तिला नाय
नाय नाय आता शिकवायला चालुये त्याला, पळायला शिकवायला चालूय, बारकाय रे आताशी वर्ष झालंय त्याला वर्ष दीड वर्ष झालाय, आ ट्रेनिंग चालुय आता त्याला मोठ्या बैला संग पळवायला चालू हा आता पण पाऊस चालू झाला. आता नाय आता पावसात पळवायला नाही हम् घसरून पडलं बिडलं तर काय करायच
होय तेच तर
हम्म पावसाळा थांबल्यानंतर मग हिवाळ्यात हि पा उन्हाळ्यात हिवाळ्या
व्हय.
हम्म पहिला हुता आमच्यात मोठा बैल हुता
हा.
पण तो त्याला एक आजार झाल्यानं, तो मेला हा मरल्या मेल्यामुळं आता बै आता नवीन सुरवात हा चालूच आय.
काय काय, चालतंय चालतंय म कॉलेजला आता रेग्युलर जाणार की आता असंच?
असंच आता घ घरचं पण सग कराय लागतय थोडंफार, पप्पाला काय एकट्याला सगळं होत नाय.
होय काय?
हम्म. सगळं पप्पानी कसं हँडल करायच, म मी पप्पा घरी नसले‌ना, आता दोन तीन दिवस झाल पप्पा पुण्या ला गेल्यातं मम्मी न सगळं कुठं, सगळं कसं करायचं.
व्हय काय? चालतंय चालतंय अह
हा.
बाकी म आमच्याकडे पण ये एक दिवस
हो येणार ना, एक नक्की येतो कॉलेजवर आलो म्हणजे आता तू आला कि बघू मंग जावू एखांद्याशी हम् हम्म मग काय अजून तुमच्याकडे काय चालूय?
आमच्याकडे पण अ शेती आता ती, काढतोय आम्ही ते माहित आहे ना भांग्यातले की कस काढ तरवा च काट चालू आय ते आता, एक दिवस काढायचं एक दिवस लावायचं आमच्याकडे तुमच्या सारखी माती नसते रे एवढी
हा. तुमच्याकडे म्हणजे छोट्या छोटे वाफ तयार करून शेती करतात ना
छोटी छोटीच असते.
वन टाइम तेवडीशी
आ हाय
आम्ही आमच्यात ट्रॅक्टरन शेती करत्यात त्यामुळ मोठ्या जागा जमीन जादा लागती ना
होय काय?
हा आमच्याकड आता बैलाना बैलांना शेतीला आमच्याकडे करत नाही. हम्म टॅक्टर आता मोठं बारक मोठ सगळं ट्रॅक्टर झा
होयय का मला. पण दे एक दिवस मार्गदर्शन द्यायला मी पण ते गायींचं बघणार.
हो.
म्हणजे बाबा घ्यायचे म्हणतायत दहाशीे घ्यायचे म्हणतायत.
हा.
कोणत्या व म्हणजे कोणत्याही असे जातीथले चांगले असतात.
चांगलीय बघ आय डब्ल्यू डब्ल्यू पण चांगलीये, हॅलो डब्ल्यू डब्ल्यू पण चांगलीये नंतर मोराची पण मसर एक नंबर हायती
हाय मशी दोन तीन असे घ्यायचेत आणि बाकी ते गाईच घ्यायच.
ब गाई पण चांगल्यात्या बघ डब्ल्यू डब्ल्यू चांगलीये
अ किंमत काय असते त्यांची तरी साधारण?
तरी आप गेलाचं राहते त्या इ जशी लाकाया वरन तर गाय घेतली तुला वन टाइम एक गाई तीस, चाळीस लिटर सज दूध देणार एका टायमाला
होय काय? लाखाच्या वर असते त्यांची किंमत? अय काय.
कारण भरू दूध देताना पण भरपूर देतात.
होय काय?
हम्म बाकीच्या कश ते बाकीच्या असते त्या. ती कशा दहा बारा पंधरा लईत ल वीस देते ही कशी तीस चाळी चाळीस लिटरच्या आसपास एक टी द त दून
होय. अ तू पितोस की नाही दूध.
आ.
दूध पितोस की ना.
मी ब म्हशीच असल एखादशी पिव वाटलं पिवतो नाही तर मला..
होय काय ते असंच असतं त्याच्या घरी दु.. तस त्यांना का असं वाटत नाही..
खर अरे नाही मला.. पहिले लहानपणी पियचू नंतर आता आता जरा ती उलटी आल्यासारखं होतय.. दुध खाल्यान..
चालतंय चालतंय..
हा.
बाकी मग बाबा येणार कधी तिकडून?
आता उद्या येणार उद्या येेत्याल.
होय, मग तुझा भार कमी व्हायल?
हो.
ठीक ये.
हा.
मग पाऊस किती तुमच्याकडे?
हा पाऊस चालू झालाय र आता.
हो आज इकडे भरपूर पड आमच्याकडे, संपतच नाही
नाही..
होय. चालतंय.
नाही ठीके.
बाकी आई बी ठीक ना, आई बी ठीक ना?
हो आई चांगली आहे, ठीके.
ठीके अ आज्जी?
आजी पण बरी आजी पण चांगलीय.
होय, होय. चालतंय, चालतंय.
हा.
चाल इकडे चालेल पाऊस येतोय रे जरा, हा चालेल चलं कर मग आधी ते काम.
हो ठीक ये.
चल.